हा
येते येत.
बरं
दिलं का त्याज
सारखं दुसरीकडं जाऊन हो दिलं दिलं चार पाच हजार नाय काय विचार नाय त्याला पैशाचां
होय.
हम्म एस्णांनी घेयाचा कितीला घेतलं होतं आपण ते तीस ला हा ह घ्यायला पाहिजे होत पैसान हा व्हा
हम्म अर राऊदे घ्यायचं पण विचारलं का नाय विचारलं का नाय असं म्हणतोय मी रावदे की घ्यायचं हम्म
ते कसाला इचारणार तेव्हा
हम्म कुठं हाईत
बागवाडी रोडला हाय
कशाला?
कशाला म्हणजे सायकल चालवाय
बर गाड्या शिकवायचं राहिलं बसल सायकल चालवत
हा काय गाडी सकाळी शिकवायचं जाऊ काय संध्याकाळी शिक कवली तरी चालत्या गाड्या लय संध्याकाळी दुपारी जरा गाड्या कमी असतात.
म्हणजे पाक रात्रीच शिकाय पाहिजे त्याला.
ह रात्री नाही काय बाकी?
काय नाय. या की भाजी निवडू लागायला पालेभाज्या हम्म
ह
हां
ह
लाउडस्पीकर होत नाही का ह्याच्यावर?
नाही नाही लाऊड स्पीकर हे खर काही नाही.
बरं मग तेच कि काम सगळं खोळंबतय ना.
हम्म घरातली काय म्हणती.
कशाबद्दल
घरातल्यांना काय माहित नसल अजून मोबाईल घेतलेला काय कोणालाच माहीत नाही.
कुणालाच माहित नाही.
हो
हम्म
आणि हे काय बर.
हां
कसय कपीशय अभ्यास. उद्या म्हटलं एक तारीख उद्या शुक्रवार आहे ना.
होय
हा घर
तर तुम्हाला माहितीये स्वयंपाक करू का अभ्यास घेऊ. आलाय की दोन पानं पाठवलेत स की घेतलाच तसा येऊन व्यायाम असन व्यायाम अस येऊन घ्या तवर तीच बी खेळून होतय. चालतंय. हॅलो हॅलो